हॅलो येतोय आवाज हा नमस्कार. हो.
हा बोला काय तुम्ही फोन केले ना मला काय म्हणताय?
हो हो हो हो दोन मिनिटं.
हो हो चालेल. आवाज येतोय ना पण तुम्हाला माझा.
हो येतोय मला आवाज.
हा म्हणजे कसं बोलत राहा, रिकाम नाही जायला पाहिजे ना म्हणून म्हटलं.
हो बरोबर हो हो हो.
तुम्ही तुमच्या कडे
हा मी तुम्हाला आरोग्याविषयी एक बोलते तुमच्याशी.
अच्छा, अरे वा छान.
हा.
बोला हा.
नमस्कार, तुम्ही कसे आहात?
मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
मी पण मजेत. आज आपण कोणत्या विषयावर बोला बोलणारा? सॉरी, मी पण मजेत आहे.
ओके हा‌‌. आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत?
आज आपण आरोग्य आणि स्वच्छता याविषयी बोलणार आहोत.
खूप छान विषय आहे.
चांगले आरोग्य जीवनासाठी आवश्यक आहे.
अगदी बरोबर.
हो, तुम्ही रोज आंघोळ करता का?
हो‌. मी रोज आंघोळ करते.
हो. हात कधी धुवावेत?
जेवनापुर्वी आणि जेवनानंतर.
बरोबर. आणखी कधी?
शौचालयातून आल्यानंतर.
हो बरोबर. साबनाने हात धुवावेत.
हो‌. ते खूप आवश्यक आहे.
हो बरोबर‌. स्वच्छ पाणी प्यावे.
बरोबर‌. घानेरडे पाणी नुकसान करते.
खरंच बरोबर. तुम्ही किती पाणी पिता?
अ तरी मी दिवसभर भरपूर पाणी पिते.
हो‌. ताजे अन्न खावे.
अ शिळी अन्न तर अजिबात खाऊ नये.
बरोबर नाही खायचं. फळे आणि भाज्या खाव्यात.
हो बरोबर. हे तर आरोग्यासाठी खूपच चांगले आहे.
हो बरोबर. दूध पिणे हि आवश्यक आहे.
हो ते तर आहेच. दुधामुळे ताकद मिळते.
हो. दुधामुळे ताकद मिळते. तुम्ही व्यायाम करता का?
अ हो रोज सकाळी करते मी.
हो का? छान! चालणेही चांगले आहे.
हा ते तर आहेच, चालण्याने शरीर तर तंदुरुस्त राहते.
हो बरोबर. हो चालल्याने शरीर तंदुरुस्त राह ते.
हो.
पुरेशी जोप घ्यावी.
हा, पुरेशी झोप तर पाहिजेच बाबा, जर आपण एवढं दिवसभर काम करतोय. काहीही करतो य आणि आपण आराम नाही देणार शरीराला तर थकून जाणार, हो. खूप नाही झोपायचं पण, थोडं नेमकंच.
हो. वेळेवर उठणेही आवश्यक आहे.
अ, तुम्ही बत्तीस नंबरला जातात का?
हा.
तुम्ही बत्तीस नंबरला जा.
अच्छा! पुरेशी झोप घ्यावी.
अ हा कमी झोप हानिकारक असते.
बरोबर. तुम्ही किती वाजता झोपतात?
मी वेळेवर झोपते
हो. वेळेवर उठणेही आवश्यक आहे.
हो ती चांगली सवय आहे आपल्या शरीरासाठी.
हो बरोबर ती चांगली सवय आहे अं घर स्वच्छ ठेवावे.
अ हो ते तर खरंच आहे आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ ठेवायला पाहिजे.
हो कचरा कुठे टाका टाकावा.
कचरापेटी मध्ये.
बरोबर अगदी बरोबर बाहेर नाही टाकायचा रस्त त्यावरती मग अजून घाण होते रस्त्य रस्त्यावर कचरा टाकू नये.
हो ती तर वाईट सवय आहे बाबा खूप.
हों आणि आपल्या मुलांना पण तेच शिकवावं कुठे पण कचरा अस ला ना तर तो उचलून घ्यायचा आणि कचऱ्या डे अ पेटीत टाकायचं. त्याला पण कुठे कचरा टाकू द्यायचा नायी.
नायी तीच तर एक स्वच्छतायं ही अंगी मांडलीच पाहिजे ही स्वच्छता.
हों बरोबर. हों ती सवययं आणि खूप डासांपासून बचाव करावा.
हो ते तर खरंचयं बाबा नाहीतर किती आजारी पडतात आणि काही ना काय होतच असते डेंगू होणार काय होणार डासच कसंय रोग पसरवतात.
हों बरोबर पाणी साचू देऊ न नये.
हों.
पाणी साचलं म्हणजे त्या त्यावंर डास मच्छर तयार होतात आणि मग ते आपल्या घरामध्ये येतात आजूबाजूला आपल्या पाणी साचलेलं असलं आपल्या घराच्या आजूबाजूला तर.
मग.
तेच्या पाासून आजार वाढतात.
आजार तर वाढतातच म्हणून साचलेलं पाणी कुठेचं नाय ठेवायचं. तर कुठे साचेअल असेल तर ते पाणी लगेच फेकून द्यायचं.
हों बरोबर.
हुं ते खूप आवश्यकयं.
हों.
हुं.
पाणी साचू देऊ नये त्यासाठी.
हों ते हों ते तर खूपच आवश्यक आहे.
हों डॉक्टरांचा सल्ला पण घ्यावा.
हों ते तर खरंचयं हां बरोबर तेच नां आजारी पडलं तर लगेच डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे.
हों आपण घरीच वेळ वाया घालवला तर आजार जास्त वाढू शकतो नां
हां मग.
त्यासाठी लवकरच जावे डॉक्टरांकडे.
हों आणि घरचंही काही नां काही थोडाफार अं व इलाज करायला हवा पावसाळ्यामध्ये घाण येत् तेव्हा थोडं उकडून गाळून पाणी प्यायला हवं स्वच्छ प्यायला हवं. हुं.
औषधे पण वेळेवर घ्यावी
बरोबर ते तर खरंच आहे. डॉक्टर सांगतील तसे करायलाच हवं.
हो. मग धुम्रपान वाईट आहे.
मग खूपच वाईट आहे. बाबा, धूम्रपान करणारे लोक तर किती ठिकाणी थूकतात. खातात. स्वतःच शरीर पण खराब करतात. आणि आजूबाजू चा परिसर पण आणि वातावरण पण सगळं खराब करतात.
आणि त्याच्यापासून दुसऱ्यांना पण त्रास होतो.
हो.
हो.
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात.
हो. तंबाखूपासून पण दूर राहावे.
खरंच बाबा राहिलाच पाहिजे, सारखं ते माणसं ना त्यांचे तोंडातली जी तंबाखूची लाळ थुकत असतात. तंबाखू थुकत असतात. आणि त्यांच्या शरीरातलं ति थुंकी पण कमी होते. लाळ कमी होते त्यांचं शरीर तर खराबच होतय. पण आपल्यालाही ते आजार देत आहेत हा.
हो.
आपल्यालाही दुर्गंधी देतात. आजार देतात.
बरोबर, स्वच्छ कपडे घालावेत.
रोज बदलून घालावेत ते पण.
हो. बरोबर, न नखे पण वेळेवर कापावीत. नखे जास्त वाढू द्यायचे नाही. त्यात घाण साठली तर मग आपल्या पोटात पोटाचे विकार जास्त लवकर वाढतात. आणि आपल्याला त्रास होतो शरीराला.
हो. ते तर खरंच आहे बाबा आणि त्यासोबत केसही स्वच्छ ठेवावेत.
हो बरोबर, हो दिवसातून दोन वेळा दात घासावे.
हो, खरंच. दोन वेळा म्हणजे कसं, सकाळी आणि रात्री झोपताना असे दोन वेळा घासायलाच पाहिजे.
हो बरोबर.
हो आणि त्यात मी एक सांगू इच्छिते तुम्हाला जर आपण रात्री दात घासून झोपले ना आणि सकाळी जेव्हा आपण उठतो, तर तोंडात पाणी नाही घ्यायचं. काहीच नाही करायच. आणि उठल्या उठल्या आधी ती थुंक आहे ना आपल्या हात ती तळव्यावर घ्यायची. आणि ती थुंक आपल्या चेहऱ्याला जर डाग असतील ना तर त्याला लावायची परत आपल्या डोळ्यामध्ये काजळ कशी भर तो आपण तशी थुंक भरायची त्या थुंकाचा एक ड्रॉप आपल्या डोळ्यामध्ये टाकायचा.
याने काय होतं?
याच्याने आपली दृष्टी चांगली स्किनवरती काही डाग असतील तर ते पण कमी होतात. आणि एक हो हि एक हो. आणि ही सर्वात मोठी औषधी आपल्या शरीरासाठी.
हो का?
हो. पण ना आपली स्वतः स्वतःची थुंक आपल्याला लावायची नाहीतर आपण काय करणार आपल्या लहान बाळ आहे म्हणून माझी थुक तिला तसं नाही. स्वतः ची स्वतः हाला.
बरोबर, हो.. - हो.. - हो.. बरोबर, अगदी बरोबर, सांगताय हो.
हो आणि कसंय. आपण रात्री झोपताना ब्रश केला असेल, तरच सकाळी थुंक लावायची. नाहीतर ब्रश नाही केलाय आणि सकाळी उठून थुंक लावताय, तर तुमचं दुष्प
ते का हा. बरोबर. हो.
त्यात पण घाणेरड्यापणा खूप मग ते तर. एवढं अन्न खाल्लेलं न तो आणि ते मग ती घाण थुंक तोंडातली. तसं नको. स्वच्छ हवी.
नाही, बरोबरय. बरोबर सांगितलं तुम्ही.
हम्म.
हो. त्यानंतर नखे वेळेवर कापावी. केसही स्वच्छ धुहावी. त्या दिवसातून दोन वेळा दात घासावेत. त्यामुळे दात मजबूत होतात.
खूप मजबूतय. हा बरोबर. तुम्ही बोलतायत, मिठाई कमी खावी. पण आमच्या घरी आणि आम्हाला. मिठाई तर खूप म्हणजे गोड म्हटलं ना, खूपच आवडतं.
अरे, बापरे! हो, का? पण प्रत्येकाच्या श शरीराच वेगळं- वेगळं असतं. ज्यांना आजार असतात. डायबिटीज असतात. त्यांनी जास्त खाऊ नये. शक्यतो मी ठाई खाने चांगलीच नसते. लिमिटमध्ये खायची. खाल्ली, कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली म्हटलं, म्हणजे शरीराला त्रास होत
हो. ते तर आहेच आणि आपण जे दारू पितो. वगैरे पितो ना, त्यांना नाव ठेवतो पण हे पण शरीराला खूप हानिकारकय. गोड खाणं. हे पण एक व्यसनचय.
खायचं. हो. खायचं, थोडं खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही. जेवण झाल्यानंतर खायच. पण लिमिटमधे. आपण म्हटलं, पोट भरून मी आता, हेच खाऊन घेत तो. तर मग ते, तसं हानिकारकय, शरीरासाठी.
हो. ते आहे. बरोबर. चालेल मग ताई. आपण, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. नंतर बोलूया कधीतरी आपण.
हो. चालेल, चालेल. ठीकाय. चालेल, बाय.